हा नमस हम्म येतो येतो. येतो माझा येतोय?
हो आवाज येतोय येतोय अ तर आपण आज ज अवकाळी पाऊस या विषयावर बोललं तर चालेल
चालेल चालेल चालेल चांगला विषय आहे आणि आताचा ज्वलंत विषय आहे तो नाही का
बरोबर आहे हा
वातावरणात पण ब बल झा आहे तर त्याच्यावर पण बोलू की कशाने बदल होतोय नाही
हो बरोबर बरोबर हा म कसं होत की पूर्वी असे जंगल तोड झालेली नव्हती सगळीकडे जंगल होते आणि अ ह्या बिल्डिंग जास्त नव्हत्या पूर्वी म्हणजे कसं की तिची घरं होती अ रस्ते सुद्धा कॉँक्रिटीकरण झालेलं हो्हतं साधे मातीचेच रस्ते होते
हो
झाड भर भरपूर होते आणि सगळीकडे आणि नद्यांचे जे स््रोत होते मुख्य ते तसेच होते म्हणजे कुणी बदलले नव्हते किंवा ते बुजवले पण नव्हते नाले नद्या हे सगळं अगदी व्यवस्थित होत म्हणजे नैसर्गिक पद्धतीने तयार झालेले होते ते त्याच्यामुळे कसं अगदी ऋतुमान पण अगदी चार चार महिन्या अगदी व्यवस्थित असायचे म्हणजे उन्हाळ्या चार महिने हिवाळ्या चार महिने्या आणि पावसाळा चार महिने वेळवेेळेवर पाऊस यायचा अ तसंच मग शेती बिती सगळं व्यवस्थित चालू असत म्हणे शेती व्यवस्थित अ शेतकरी पिकू शक
हो म्हणजे लोकसंख्येच्या मानाने ना साधन बरोबर होती असं, आता लोकसंख्या खूप वाढली आणि जी साधनं आहेत किंवा स्त्रोत आहेत म्हटलं तरी चालेल तर ते कमी झालेले आहेत म्हणजे झाड कमी झाले आहेत माणस खूप वाढलेत. अ माणसाच्या. गरजा वाढल्या, त्याच्यामुळे वातावरणाच प्रदूषण तयार झालयं. नाही का? आणि ते प्रदूषण कमी करण्यासाठी झाडच पाहिजे ना? कारण झाडच. कार्बन डायऑक्साइड घेणार आहेत. आणि ऑक्सिजन देणार आहे. तर तेच चक्र. चक्र जे आहे तर त्याच्यामुळे सगळंच असंतुलित झालं ते, तर त्यामुळे माणसाने लक्ष न दिल्यामुळे आणि माणसाणे हलगरर्जीपणामुळे हे वातावरणातले बदल आता प्रकर्षाने जाणवत आहेत. आप आपल्याला म्हणजे खूप ऊन ऊन पडत. आणि मध्येच कधीतरी पाऊस येतो. आणि अगदी ऊन खूप जास्त आणि उन्हात सुद्धा. पाऊस येतो. अचानक पाऊस येतो. किंवा हिवाळ्यात पण येत. तो उन्हाळ्यात. येतो तर त्याच्यामुळे काय होत हिवाळ्यात जर. पाऊस आला तर इतके पिकं आलेले असतात ना तर ते सगळे पीक. नुकसान. नुकसान होऊन जात त्या सगळ्या पिकाचं. पिकांचं आणि मग शेतकऱ्याला पण. खूप मोठा फटका बसतो आणि शेतकऱ्यावरच सगळं अवलंबून आहे आपलं सगळ्यांचं. तर त्याच्यामुळे ते. पिक जे आहेत ते जर गेले तर मग जेवढं मिळेल. तेवढं आणि मग त्याची महागाई पण वाढत जाते, नाही का?
बरोबर बरोबर बरोबर
सगळं वातावरण बदल जो आहे ना तो आपल्या हातून आपण केलेली चूक आहे ती महाचूक आहे
हो बरोबर बरोबर.
हा काय वाट.
हा. तर मला मलाही तेच वाटतं आहे की पूर्वी कसं झाडांची जंगलं होती. आता मात्र. ह इमारतींची जंगल झालेली आहे. असं तर म्हणजे झाड तोड. तिथे बिल्डिंग बांधल्या आणि ते पणम्हणजे कस ते गरजचं होती. म्हणा आजकालची कारण लोकसंख्याच तेवढी वाढली आहे लोकांना पण राहायला पाहिजेच घरं नाही का? तर हा. पण जरी समजा बिल्डिंग वाढल्या बिल्डिंगच्या संख्या वाढल्या तरी सुद्धा लोकांनी ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी होती क जिथ पण जागा दिसतील तिथं वृक्षारोपण केलं पाहिजे वृक्षांचं संवर्धन करायला पाहिजे म्हणजे नुसतं झाडे लावाच असं नाही तर झाडांना व्यवस्थित जोपासन करा त्यांना पाणी घाला खत गाला नाही का तसच ज्या बि आपल्या आंब्याच्या बिया जांभळाच्या करवंदाच्या बोराच्या त्या जरा सांभाळून ठेवून अशा मोकळ्या जागी जर टाकल्या आणि थोडंफार खत पाणी घालत गेले तर नक्कीच ते त्याचे रोप होऊन हळूहळू त्याचं वृक्षात रूपांतर होईल आणि कस जेवढी झाडं वाढतील ना तेवढं मग आपल्याला ऑक्सिजन पण जास्त मिळतो
हो आणि पाण्याची पण हो हो हो पाण्याची पण साठवण करायला पाहिजे म्हणजे वेगवेगळ्या रीतीने ना पाणी सुद्धा जे पावसाचा आहे त्याची पण साठवणूक केली पाहिजे धरणं बांधली पाहिजे तेवढ्या प्रमाणात म्हणजे लोकसंख्ये प्रणात धरण पण पाहिजे ना नाहीतर मग काय होईल कि हे सगळे स््रोतच नाही होतील आणि मग माणसं इकडे - तिकडे सैरा वैरा धावायला लागतील. तसंच उष्णतेचं महत्व - वाचत कारण म्हणजे प्रदूषण पण आहे. कि इतक्या गाड्या आहेत की! एका घरात तीन- तीन चार- चार गाड्या आहेत. आणि हा आणि माणसन एवढ्या गाड्या आहेत. आणि सगळे जण वेगवेगळ्या गाड्या वापरतत त्याच्यामुळे काय होत. ते रस्त्यावर पण गर्दी होते आहे आणि अव हवेमध्ये सुद्धां ते प्रदूषण होत आहे. शिवाय तेलाचा वापर पण जास्त होतो. पेट्रोल डिझेल चा वापर जास्त होतो. तो सगळ्याच गोष्टी जास्त जास्त वाप परल्या ना पण त्याच्यामुळे आपल्याला हे उष्णतेच प्रमाण जे आहे, संपूर्ण जगातच वाढलेलं आहे आणि ढग कसं आहे कि ते एका जागी नसतात थांबत ना! ते वाऱ्याच्या वेगाने आणि वा त्याने त्यांना दुसऱ्या ठिकाणी जातात ते ढग त्या च्यामुळे एकाच ठिकाणी हा प्रयोग करून फायदा नाहीयेत. तर सगळ्यांचं म्हणजे पूर्ण पृथ्वीवरच च म्हटलं तरी चालेल नुसतं भारतातच नाही तर, सर्व पृथ्वीवर जिथे जिथे राज्य आहेत जिथे जिथे लोक राहता आहेत त्या त्या ठिक काणी जर बारीक बारीक विचार केला की कसं प्रदूषण कमी करता येईल कशी उष्ण ता कमी करता येईल तर हे सगळं होऊ शक त
हो म्हणजे कसंय माहितीये का? हा म्हंजे कसं आहे माहिती का आता जर समजा खूप पाऊस आला हम्म म्हणजे अ हो ना ते ओला दुष्काळ म्हणतात त्याला म्हंजे खूप पाऊस येण तर त्यावेळी ना असं जर नीट नियोजन केलं की ते पाणी सगळं तर धरणांमध्ये अ जाईल बुवा म्हणजे धरणांची संख्या वाढवली जर नाही का तर काय होईल की ते पाण्यामुळे अ साचलेल्या पाण्यामुळे म्हणजे लोकांची उन्हाळ्याची सोय होईल. पावसाळ्यात तर पाणी असतच लोकांना पण उन्हाळ्यासाठी आपण बघतो काही ठिकाणी तर लोकांना इतकं वणवण फिरावं लाग तर ह कि अगदी खूपच बिचार्याचे हाल होतात. प्यायच्या पाण्यासाठी सुद्धा त्यांना तरस तव लागत. म्हणजे लांब लांब गावाच्या बाहेर जायचं त्या विहिरीमध्ये असं दोरीला बादली ब लावून ते सोडावं लागतं पाणी आणि त्याच्याने ते पाणी काढायच विहिरीत. दूर वगैरे ते खूपच अवघड गोष् ती आणि म्हणजे ती ही असं गोष्टय ना की की एकदम जरुरी ये अन्न पाणी आणि निवारा या तीन ज्या गोष्टीना त्याच्यात पाणी हे सगळ्यात महत्त्वाचं
हो ना आणि काय दुसर अजून एक हो, हो दुसरं अजून एक आहे की आपण अ ज्या प्लास्टिक ज्या कॅरी बॅग आहेत किंवा प्लास्टिकच्या वस् तू आहेत किंवा कचरा आहेत. तो डायरेक्ट फेकून देतात लोकं रस्त्यावर. त्याच्यामुळे ना ते अवकाळी पाऊस असा आला ना. कि ते जे कचरा आहे किंवा प्लास्टिकचा क कचरा जो आहे ना कुठे ना कुठे त्या होलमध्ये अडकून राहतो किंवा त्या पाण्याच्या स्त्रोतामध्ये अड चुकून राहतो आणि त्या च्यामुळे नदी नाले तुबण्याच प्रमाण होत किंवा म रस्त्यावर, रस्त्यावर पण खूप पाणी येतं. किंवा बिल्डिंगमध्ये आता पुरात चं पाणी साठतं. पूर्ण बिल्डंग मध्ये मग लोकांची धावपळ सु सुरू होते मी तर रूम जर कोणाची खाली असेल. लाईटाची तर तिथे तर खूपच धूप- तयार होतात ना- अवकाळी पावसाने तर त्याच्यामुळे लगेचच- जो जी लाईट आहे ती घालवावी लागते- कि कोणाला अ- शॉक लागु- नये म्हणून तर त्याच्यासाठी- ह्या ज्या गोष्टी- आहेत की प्लास्टिक- रस्त्यावर. फेक म्हणा किंवा प्लास्टिकच्या कॅरीबॅग- त्या शक्यतो न वापरता- जर कपड्याच्या बॅग वापरल्या- किंवा कपड्याच्या पिशव्या वापरल्या आणि- कॅरी बॅग कमी वापरल्या किंवा- वापरल्या तरी त्या आपल्याला पुनर वापर करता आला पाहिजे- म्हणजे उशिरा फेकी- कल्या पाहिजेत- असं ज्याला रिड्यूस- रियूज. असं म्हटलं जातं नाही का रिसायकल म्हण-
हो हो हो हो मला काय वाटत मला काय वाटत की हे जे आहे आहे नैसर्गिक स्रोत जे आहे म्हणजे नदी आहे नाले ते. हे लोकांनी काय केलंय बुजवलंय बऱ्याच ठिकाणी. कारण त्यांना बिल्डिंग. बांधायच्या होत्या- हा- आणि किंवा काही ठिकाणी कमर्शियल बांधायचं होतं. त्यांना प्लॉट वगैरे- पाडून- काही मोठे मोठे- मॉल बांधायचे
पण किती ना त्यांनी भराव टाकला ना तरी पण खालून तो स्रोत असतोच ना पाण्याचा त्याच्यामुळे कधी तरी तर अशी येते हा हा
सजे अ होत ना म्हणजे नैसर्गिक स्रोत जे होते ना ते बुजवले गेल्यामुळे तो मार्ग बदलला ना पाण्यामुळे मग त्याच्यामुळे काय झालं जास्त अस मग हे वाहायला लागत. म्हणजे हा ओला दुष्काळ जो होतात तो जास्त वाढला आणि सगळीकडे म्हणजे पाणी तुंबायला लागलं ते कसं आधी वाहून जायचं ना नदी नाल्यामधून तस ते पाणी तुंबायला लागलं चांगल आहे तुंबायला लागल्यामुळे काय झालं लोकांनी लोकांच्या हाल व्हायला लागलय काही ठिकाणी बील बिल्डिंग बिल्डिंगमध्ये पाणी घुसायला लागलय हॅलो काही ठिकाणी समुद्रामध्ये समुद्रामध्ये पण खूप पाणी साचायला लागलं त्यामुळे ते भरती पण भितीच प्रमाण वाढलं अस हा त्याच्यामुळे समुद्री जीवांना पण धोका निर्माण होतो पन झाला हा तर अशा पद्धतीने ह अशा पद्धतीने हे ओला दुष्काळाच पण फार हे अ दुष्परिणाम आहेतच हा तर अवकाळी पावसाचे अे आहेतच काही काही वाईट गोष्टी होतात त्याच्यामुळे हा हा तु बोलून खूप छान वाटले धन्यवाद